हा आता पावभाजी बद्दल काही सांगते थोडंफार
हो सांगा सांगा
हा तर आपण पावभाजीसाठी पहिले त्यांना त्याजीसाठी आपल्याला एक दोन मोठ बटाटे घ्यायचे लागतील मध्यम साईजचे तीन चार
हो.
आणि म त्यानंतर फुलगोबी घ्यायची.
हम्म
म त्यामध्ये नंतर मटर घ्यायचं एक कप एक छोट गाजर घ्यायचं.
हो.
पुन्हा त्यानंतर बीट घ्यायचं एक
हो.
आणि आ थोडं मी आपल्या चवीनुसार न हे घ्यायचं मीठ हा आणि ते एक एका कुकरमध्ये ठेऊन द्यायचं अ ते जोपर्यंत मॅच होत नाही उकळायला
हा
हा मंग ते उक ते झाले उकळवायचे दोन तीन शिट्टया झाल्या त्यानंतर त्यांना मॅश करायचे.
हम्म
त्या सर्व भाज्यांना मंग त्यासाठी आपल्याला तडका लागणार
हो.
हॅलो.
हो बोला ना ऐकते.
हा मग त्यानंतर आपल्याला एका अजून आपल्याला तेल लागणार एक दोन चमचे तेल लागणार आपल्याला त्यानंतर आपण त्यानंतर आपण ते सर्व प्या दोन मोठे कांदे टाकायचे त्यामध्ये बारीक काटून.
हम् हम.
त्यानंतर टमाटा टाकायचं, त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची टाकायची आणि मग त्यानंतर थोडं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची. मग त्यानंतर त्यामध्ये थोडे हिरवी मिरची पण टाकायची तीन चार दोन तीन बारीक काटून. हा. आणि मग त्यानंतर भाजी पावभाजी मसाला पण टाकायचा दोन तीन चमचे. हां मग आणि त्यानंतर तुम्ही कश्मीरी लाल मिरची पण पावडर टाकू शकता.
हां.
तर तुम्ही तुम्ही कोणती यूज करता?
आम्ही पावभजी मसाला असत तो थोडा आपला घरी नाही थोडा घरचा टाकतो.
हा.
ह् नाही तर मग सुहाणा एव्हरेस्टचा किंवा एव्हरेस्ट चा टाकतो.
हो ठीक हो का मग त्यानंतर थोडी हळद टाकायची.
हा.
आणि आपल्याला हवं असला तर बटर पण टाकायचं थोडंफार.
हो हो.
हा आणि अजून थोडं कोथिंबीर.
हम्म.
आणि त्यामध्ये थोडं लिंबूचा रस पण नि टाकायचा थोडा.
हम्म.
आणि ते परत जोपर्यंत त्याला चांगली उकडी येत नाही तोपर्यंत तेवऊ द्यायची भाजी आपली.
हम्म.
आणि मग आपण पाव पण आपण तेलामध्ये आपल्या तुपामध्ये होऊ द्यायचे चांगले.
हा.
आता तुम्हाला कशी वाटली म्हणजे तुम्ही कशी कर ता आणि मी सांगित त्याप्रमाणे का थोडी वेगळी असत्या?
नाही नाही त्याचप्रमाणे करतो पण आम्ही पावना तेल लावून आणि मग गरम करतो. हम्म. नाही आम्ही तेल लावतो तुप नाही.
हा हा.
हा आम्ही त्याच्या कुकरमध्ये सर्व उक डून घ्यायचं म्हजे
हो सर्व भाज्या उकडून घ्यायच्या.
अ म ते टमाट कांदा लसूण आलं असताना ते सगळं म्हणजे त्याची पेस्ट त तयार करून घ्यायची ती चांगली ना परतून घ्यायची चांगली हम्म मी तसच करतो. आणि बट वगैरे नाही टाकत
हो बटर पण टाकतात ना?
हम्म टाकतात आपण आम्ही नाही टाकीत.
हो त्याने पण चव भारी लागते बटरची थोडी पावभाजीची हा. अजून तुम्हाला काही विचार दुसरी रेसिपी?
तुम्ही द तीन मिनिटातच कम्प्लीट केली ती रेसिपी.
ह. हॅलो. होय येतोय बोला.
तुमच्या शेतात काय व्हाय?
आमच्या शेतामध्ये आम्ही आता पप्पी लावलेली आहे. खोपाशी लावलेली आहे.
म्हणजे तिकडं पपई कपाशी होते का?
हो- हो ते आमच्याकडे पण.
हा- हा - हा.
पहिले तरबुज लागले होते आम्ही.
हम्म - हम्म.
ते आता विकले गेले आता पप्पू लावलेले आहे.
हा हम्म पप्पी पपई का? पपई म्हणता इकडं हा. हा- हा - हा.
आता कपाशी सोयाबीन तूर असं लावलेलं आहे. हा.
हम्म - हम्म. मग पाऊसच चालू असेल ना तिकडे पण?
हो आमच्याकडे पण पाऊसच आहे.
ह -ह तुम्ही गावात राहता का मळ्यात?
आ.
तुम्ही गावात राहतात का मळ्यात?
नाही आम्ही गावातच राहतो.
हा ना.
हा.
हम्म गाव छोटे का मोठ ये?
नाही खूप मोठं आहे आमचं गाव.
हो ना.
हा आता आमच्या आता आमच्याकडे आमची गावाची म्हणजे असं असत ना तर यात्रा आमच्या गावाची.
हा - हा - हा. मग तुमच्या पासून शेगाव किती किलोमीटर आहे?
आमच पण शेगाव थोडं दीडशे किलो दीड किलोमीटर असलं. एकशे पन्ना हा नाही दीड नाही आपलं दीडशे किलोमीटर.
हा हा हा हा, म्हटलं दीड किलोमीटर कस काय?
नाही नाही नाही, हा दीडशे किलोमीटर आहे.
हम् ह्म ह्
हम्म. अजून काही विचारायचंय?
पाऊस जास्त झाला का कमी झाला-
आता तर सध्या बंद आहे सकाळपासून खूप होता आता थोडा बंद झालाय.
हा का नाही आमच्याकडे चालूचे सारखा चालू आहे आमच्याकड बंदच नाही.
हम्म आमच्याकडे आता थोडा बंद झालेला आहे.
हम्म हम्म हम्म मग घरी तुम्ही एकट्याच हेत?
हो एकटच की आता.
हम्म हम्म हम्म. मग आता पुढं काय प्लॅनिंग आहे?
ते तसं शिका त बघू आता आप नंतर थोडं.
हम्म हम्म हम्म, म्हणजे असं शिक्षण वगैरे कधी झाल?
माझं मागच्या वर्षी शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे.
हम्म हम्म मग पुढं काय प्लॅनिंग आहे काय करायचं काय नाही?
आता आता मी अप्लाय करते हे? अरज आता नंबर आला तर ठीक आहे.
हा हा हा.
हम्म. तुमचे हजबंड काय?
हजबंड शेती करता ना.
हय का तुम्ही पण जातो का त्यात?
हा मग मी पण जाते ना शेतीत.
नाही.
हम्म. आता टोमॅटो लावले आम्ही.
हो का, तुमची स्वतःची आहे का?
हा आमची स्वतःचीच आहे टोमॅटो आहे, द्राक्षाग आहे. भेंडी हे उम्म. माऊली झोपतो.
छोटी मुलगीन तुम ते बोलतेय का हा.
कमारु राहिली तिला वाटलं मावशीचाच फोन आहे का ती हाका मारु राहिली. ह. मी फोनव बोलतीय ना मग
ह बोलते का ती पण?
नाही नाही अजून नाही बोलत, नाही नाही अशी व्हकारे घालती. माऊली ह म तिला वाटलं मावशीचाच फोन हे ती हाका मारीती, हम्म. तेवढं समजत ना तिला.
हा हा, बरोबर आहे.
ह म ठी हात
मग मग ते काही खात असेल ना असं थोडंफार
हा वरचं खाती ना
हा तुम्ही काय देतात मग त्यांना खायला?
तिला काय आम्ही पेजस देतो आता सध्या
होय.
हा नागलीची पेज, तांदळाची
हा ते पण होय हा तेच तेच
चूप हम्म, तेच करतो अन तेच देतो मग आता सब देतल तेच देतो असं.
हा तेच देताना ग छोटी आहे ना अजून.
ओम.
हम्म.
झोपेल होती ती आताच उठली.
हा बरोबर आहे ना. तुम्ही कोणती लाईन घेतलेली होती?
म्हणजे?
तुम्ही ग्रॅज्युएट केलय ना कंप्लीट
हा हा हा हा.
तर मग तुम्ही कोणती लाईन घेतलेली त्या ग्रॅज्युएट कंप्लीट करायला?
बी एच ए घेत होती न मी
हो का.
हम्म. ब एच मधी
होय
हम्म. तुम्ही
मी बी कॉम घेतलेल होत.
हो ना.
हा.
नाही मी बी एच ए घेतली होती.
नाही मी बी कॉम घेतन माझ
तेव्हा कस अकरावीला गेल्यानंतर काय घ्यावं काय घ्याव समजत नव्हतं ना एवढं हा, सुचत नव्हतं म्हणजे कशामध्ये जास्त स्कोप आहे ते समजत नव्हतं ना हम्म आणि कस आ त्याच्यात आर्ट म पण खूप स्कोप होता पण मग नंतर हम्म.
त्याच्यात पण खूप आहे लॉ करू शकतो आपण
हा म्हणते कस ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक वर्ष घरी राहिले नंतर टाकलं लग्न करून म्हणजे शिवण क्लास केले मग काय मंग तर, हो ना. हम्म म शिवण क्लास झाली मग नंतर टाकल लग्न करून हम्म दोन हजार अठरात झाल लग्न मग
होय का.
हम्म.
तुम्ही मला पण विचारू शकता काही शिवण क्लास बद्दल काही अडचण असली तुम्हाला तर